हा हॅलो हां बोल की
बोल की
कुठं आहेस?
बोल की जरा बाहेर आलोय.
बाहेर आलाय काय?
जरा नाटक बसवालोय तिकड आलोय.
कसलं?
आपल्या ह्याच कॉम्पिटिशनला नाटक बसवालोय.
नाव काय त्यात नाटकाचं?
त्याच नाव अजून ठरवलं नाही त्याचं हे करायलत आज स्क्रिप्ट तयार कराया लागल्या
बर बरं तुला कुठला रोन दिलाय?
मला अजून रोल अजून फिक्स नाय.
हा.
थोड्या दिवसात देतील.
बर म ते डेवली डान्सचं काय झालं?
दिवटी डान्स पोरींचा असत त्यो.
बर म तू इव्हेटच काय झालं तुझं?
इव्हेंट ला इव्हेंटच ते आम्ही एकदाच केलतं ग इव्हेंटच चालू आहे प्रॅक्टिसच चालूये सध्या
हा हा. मग
ब ऐ तू येणार का नाटकात?
हा अ येतो की बघून विचारून बघ की तिथं सरासनी तुमच्या?
विचारते.
बर देवली डान्स विचारून बघ.
ओके ओके.
हा मला पण डान्स लय आवडतोय. होय मला डान्स लय आवडते करायला.
हा.
हा.
म डान्स डान्स क-कितवि पासन करतेस तरी?
मी पहिली पासूनच करतोय मला म्हणजे चांगला करतोय म्हणून तुम्हाला म्हटलं मी.
हा मग कधी अस हेला गेलंस कस अकॅडमीला ते क्लासेस काय लावलेलेस.
तसं काय अजून नाही लावलो ते शाळेत नितीन घेत होते त्या वेळेला मी फर्स्ट ह्यालाच होतो.
आ.
फस्ट नंबर लाच मला उभा करत होती.
हो
म्हणून म्हटलं विचारून बघ.
म्हणजे शाळेत अ पहिल्यापासून करत होतीस तू डान्स? हा मग बाहेर तू असं अकॅडमीतून जॉईन करायचस ना.
नाही अजून काय केलं.
हा.
म्हनुनच तुमास्नी म्हटलं ते कराव म्हणून विचाराव.
हा.
हम्म.
ते मग अकॅडमी मध्ये जर असं विचारून बघतो घे. काय होते ते अकॅडमीत. काय सांगतात काय विचारतोय की मी.
चालतंय फी वगैरे काय घेतात का.
अ फी च काही एवढं अस काही सांगले नाही अजून.
बर तुमचं किती घेत होतीत.
आमचे म्हणजे मी क्लासेस ला नव्हतो.
हा,
असंच मी असं. अ हे कॉलेज करून कॉम्पिटिशन ख्याळायचे म्हणून असं गेलेलो तस जरासं. हे लागलं मग त्यात जरास प्रॅक्टिस झाली.
हा हा,
बाहेर असं बोलवायला लागले शूटला तेन.
हा हा, म,
तू पण येणार का माझ्या शूट ला.
शूट ला हा विचारून बकी येतो.
हा हा, तरी. कधीपर्यंत काय आहे म्हणजे असं आता शूट ला आता चालू हाय. आता शूटला ये म्हंटलंवर तर येऊ शकतेस का असं या टाइमिंगला ते आसं. चार चार ट हा ह
म्हणजे टायमिंग किती ते किती हाय.
टायमिंग शूटच आपलं. असते अ चार नंतरच चालू असते शूट. असं एक एकदा नसते ते असं टाइम टू टाइम नसते. त असं वेगवेगळ अस हे असतात शूटच. असं टायमिंग तेन असते त्या टायमिंग टायमिंग नुसार यायचं असतं.
बर बर बघतो.
तुमच्या कॉ तुमच्या कॉलेजमध्ये असंत असल की सगंळ असं इव्हेंट बिवं काय.
ह्या अजून काय सुरू नाही केलीत आता सुरू करणार आहेत सगळं.
हा हा,
आता नाव निघाल्यात फक्त बोल.
कोणी त्यावेेळेस तू त्यात आता सहभाग झाले तर चालतेस की.
बरं बरं.
हा तुमच्या कॉलेजमध्ये एकदा विचारून बघ कुठं काय घेतात काय अस.
हा हा, आमच कल्चरल डिपार्टमेंट सुरू करणार आहेत.
कधी करणार आहेत.
आता नावं निहिल्यात मुलींची. मग बघू की आता हा.
मग त्या त्यात नाव होते दिलेस का तू.
अजून गे अजून नाव म्हणजे अजून नावं घ्यायची हाईत. फक्त हुबा केलेले होते.
हा तवा तू हे म्हणजे असं इच्छुक, इच्छुक म्हण अस थांबलेलेच का ह
होय थांबलेलो की.
हा हा. तेच की सगळं म्हणजे त्यांनी सांगायच्या अगोदर आपण सगळं हे करायचं असते.
हा.
हा..
अजून काय, काय ले सगळं म्हणजे मेहंदी, ड्रॉइंग हे तीन तासनी पण खूप केलेली होती.
हा हा मग मेहंदी पण काढतेस ना तू?
होय.
तर कितीवी पासन हे करते मग क्लासेस कुठे लावले तस?
क्लासेस नाही घरीच करतोय. घरीच प्रॅक्टिस करतोय हा. घरीच प्रॅक्टिस सुरू असतेया.
हा.
मग ते फ्री हँडच पण काढतेय ना.
ड्रॉईंग?
हा.
हा.
मग त्याच्यासाठी पण नाव देणार आहे.
हा हा.
हम्म.
मग तू असं मेहंदी काढू शकतेस का असं म्हणजे असं आता एक एक थीम दिल्या त्या थीम प्रमाणे ते.
हा चालेल कढतेय की.
ह हा म अस बाहेरचे ऑ ऑर्डर पण घेत असतील?
अजून नाही काय अजून म ब्रायडल शिकायची आहे.
हा.
अजून ते काही शिकल नाही अजून आता मग बारा व म्हणताना थांबलोय जरा असं गॅप
हा हा नंतर ना क्लासेस चालू कर. हा हा.
आणि हॅलो.
हा.
अ म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये असं कॅम्प्युटर क्लासेस शिकवू शकता?
कॅम्पुटर क्लासेस म्हणजे असं डिपार्टमेंटच असते कम च
हा हा म्हणजे आमच्यात सुरू करणार होय सुरू करणार आहेत मग फक्तत आता फी करून भरून घेणार वीस तारखेपासून सुरू आहे ते.
हा हा हा हा.
सुरू होणार आहे मग बाहेरचे मॅडम कोणतरी येणार आहे ते शिकवायला नवीन. म्हणजे परवा दिवशी सगळ माहिती सांगून गेल्यात.
हा...
बघु के कधी सुरुवात होते.
हा म तू त्यात नाव दिल्यास काय?
होय दिलोय की नाव.
आ
नाव दिलोय की कॅम्प्युटरला हा.
माझ सगळ्यातच म हे आसतीस म्हण
होय.
हा या वेळेला मगं बाहेर कुठ तर आस म चान्स मिळाला कॉम्पिटिशनला तेन जायचं आसलं तर चालतय की म तुला जायला मेहंदीला तेन, अ
फक्त ब्रायडल शिकायचे आहे ब्रायडल शिकल की म काय बाहेर जायला कुठ हे
आ हा म बाकीची सगळी येतात ना तुला म्हणजे आसे साधी तेन आस?
होय.
हा मग कॉम्पिटिशन आसत्यात ना मेहंदीचे त्यात ट्राय करायचं.
म आजून काय हे नाहीये मागच्या वेळेला घेतल्यालो त्यामुळं कॉम्पिटिशन मध्ये नंबर
हा.
खर नंबर काय बसला नाही माझा कॉलेज मध्येच होत ते.
हा हा,
खरं एवढं काय नंबर बसला नाही.
हा हा,
म आता बघू की आता आणि घेणार आहेत बघू की कॉलेजमध्ये पण सुरू केल्यात प्रॅक्टिस घ्या करायला
हा हा,
त्यात काय नाव दिलो नाही का तर माझं मला करायचं आहे ते सगळं घरात.
हा.
म्हणून मी क कॉल स्वतः हा स्वतःला शिकायचं हा.
भारी आहे की म स्वतः स्वतः मधे डेव्हलप करून हे करण बी खरं जरास वेळ दया पाहिजे त्याला.
होय. आता वेळ नाहीये म्हण होय बारावी हाय आता होय. बारावी हाय आता तेन मी गॅप टाकलाय जरा मधी तरी पण कधीतर आसं मम्मीच्या तेन हातावरती काढतोय माझ्या हातावर काढतोय.
हा
बारक्या बारक्या पोरी येत्याता काढून घ्यायला तरी पण काढतोय.
हा म त्यात पण प्रॉफिट आहे की. हेच्यात मेहंदी मेहंदीच्या हेज्यात क्लासेस तेन केले तर पण चालतय.
होय.
बाहेर क्लासेस तेन स्वतः काढायचं क्लासेस तेन
होय.
पार्ट टाइम जॉबसारखाच होतोय तो पण एक.
होय.
बाहेर क्लासेस मध्ये तसच करतात ते बाहेर क्लासेस लावत्यात स्वतः
हा.
नंतर न शिकल्याला जे असते की न ते लहान पुरुष शिकवतात सोपी, सोपी जे का काही तरी लहान पोरास शिकवतात आणि डायरेक्ट हे करतात पार्ट टाईम जॉब सारखं चालू असते. तू पण गेलतीस चालते तिथ
होय चालते की पण आता बाहे गॅप टाकलंय ना मधे मी.
हा ह.
करतना हा हे थांबले होत आजर असं.
हा हा. मग कॉलेज चाल लयत तुझ?
होय सुरळीत आहे.
हा हा.
हा उद्यापासून पेपर सुर आहेत सहामायचे.
हा.
मगचा अभ्यास करतेय आता.
हा.
हम्म.
अस सगळं पूर्ण शेड्यूल पूर्ण करायचं म्हटलं की सगळ आवघडच आहे.
होय.
टाईम मिळत नाही क्लासेस करायचे असतात बाहेर तर त्याले टाईमच नाही.
टाईम मिळत नाही. लावणार पण ह्या वेळेला क्लासेस बाहेरला मेहंदीला मग आणि म्हट माझ्या मनात आले की राहू दे माझं मी करतो घरात आता मी एवढं काढतोय म्हटल्यावरती ते हा आता एवढं सगळं डिझाईन म्हणजे स्वतःहून काढतो ते म्हटल्या वरती पुढचं काय अवघड आहे आता.
होय.
म्हणून म्हटलं राहु दे ह म्हणून म्हटलं राहु दे माझ मी घरात करते.
हा.
त्यापेक्षा आता एवढं सगळं
चालते हा चालते का मी थोड्या, थोड्या वेळने कॉल करतो.
हा बर.